आवरल का
आवरले ना
जेवण झाली?
हो जेवण झाली बसले पोरांचे अभ्यास चालले
हा का
हम्म आज येणार सरोची दाल केली होती कोरडा कांदा केला होता हम्म बाकी तुमच आवरलं
हा आवरल
जेवण झाले सर्वांचे
हा झाले पोरींचे पप्पा आले मग त्यांचे त्यांच जेवणेस राहिले अजून
हो का
हम्म
हम्म हम्म
बाकी काही काम चालले
काही, नाही आता आराम
ही सर्वांनी
हम्म तुम्ही काय केलं मायात आज
नाहीयेत काय मग त हा म माझं पण पाणी तेच आये शेण तेच काढायचं होत
हा मग दुसरे काय काम नसतील ना
नाही नाही.
काय लाग?
पोरांचा आभ्यास झाला?
आ?
अभ्यास झाला का नाय?
हॅलो आम्हाला अभ्यासच येत नाही.
हॅलो आवाज येतो का? हॅलो
हॅलो येतोय का आता आवाज?
हा येतोय आता.
हा हा
आम्हाला अभ्यासच येत नाही अजून म का बरं माहित?
हा का?
हम्म.
ग्रुपवर नाय पाठवती का अभ्यास?
नाही ना ते तिची टीचर पाठवीतच नाही अभ्यास.
हा का?
हम्म एक दिवस आला फक्त बस तसा यायलाच नाही.
ह ना म आमच्या पोरांना रोच्या येतय.
हा इकड होती त्यावा रोज द्यायचं तिला अभ्यास.
हा ना
हम्म पुढेच
ईक
तिकडे टाकल्या पासून अभ्यास हि काहीच नाही.
सर ना कॉल
गुरू न त्यांना क्लास लावेले ना
हा क्लास लावेन
किती वेळाच, चालाच किती पैसे हे क्लासला हा.
पैसे साडे चारशे रुपये यावेळेस.
महिन्याचे का?
हा.
होय.
पण मग बर डोक्याला तान नाय रात घरी एवढं जमत नाही तो ऐकत नाही घरी.
तेच होत ऐकती नाही पोरं इलाई लावाचं चाल लय लावायचं हम्म
लावायचं मण त्याज्यासोबत चांगलं शिकवती ती.
हा कोणकड लावालय हि
ते बाग दीक्षा बाग होते ते मंदिर आहे ना तिकडं
हा ह तसंच आहे का?
हम्ममम
ते लावायच लागेल ती ऐकतच नाही घरात अभ्यास करत नाही काय नाही हम्म.
आन म नाही तिला बरोबर घाब्रतात आता गुरू नाही का घरी कोणालाच नाही घाबरत तिला बरोबर घाबरतो हम्म
हो आता आम्ही विचारपूत करून लाऊन देऊ हिला क्लास.
हम्म चार वाजता राहते.
हा.
चार तिथनं साडेपाच सहा पर्यंत राहतं दोन तास राहतो ना.
दोन तास राहते हम्म.
हम्म बाकी काय कामं चाली तुमचं?
काही नाही आता घरातलचं सावरायचं.
हा ना.
हम्म . नाही क्यादर
हा तुमचे नाही लवकर झोपती वाटतं.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
बरे आम्हाला जरी तुमचा दरवाजा लायल राहल तसं आमचं म्हणजे बाहेर आहे गा गटरात मधी गा गटरात
फक्त दरवाजा लावायला राहतं टीव्ही ते चालूच राहिते.
हम्म. आमचे नाही कामाला लई टाइम होते रोजचे साडे दहा अकरा वाजते.
हा आमचा वी जेवण वगैरे लवकर होते पण म यापरी झोपते नाही. .
से जेवण आणला टाइम होतो त्याच्यानंतर एक वरे बसत हाय.
नाही नाही आमच्या जेवणं लवकर होऊन जातात सात
आमचं म्हणजे पप्पाचे पोरांचे होत्या पण दोघं जण लेट येत्या ना.
हां.
त्याच्यामुळे टाइमच होते.
हा.
हम्म.
आमच्या सोबत जायला असतं ना त्याच्यामुळं मंग काही नाही असं एकटी सिमटावून होऊन जाता.
आणि बाय बाय बसवतो पण मग माणसं काही येतं पप्पा राहत्या म्हणते बसा ते दोघं जण कोण कर येतं कोण कधी येता त्याच्यामुळे टाइम होऊन जातो हम्म.
आता काय टीव्ही पाहते काय?
हम्म बसले होते.
हम्म हम्म माम आणते.
मामा गेले दिंडीला नाय पहायला?
हा ना.
हम्म.
हम्म बाकी. ब्लाउज झाले कि शिवून ब्लाउज झाले का म्हंटले शिवुस
हा झाले काही राहिले ते ब्लाऊज मग चे सिवून नेले ते आले का व्यवस्थित?
हा आले ना व्यवस्थित आले.
तेच म्हणले विचारल विचारल मग कुडं लक्षातच नाय राहत.
नाही आले ना, घातले दोन्ही घातले होते ना.
हम्म.
म्हटले पहिल्यांदी शिवलय मंग कसं आलेय कशी?
नाही व्यव-व्यवस्थित बसले. हम्म.
करू का बंद मग, नंन करील उद्या फोन परत.
हा‌ चल घरात.
हम्म, चाललं.
इथं कोणी ठेऊ राहीले का?
ठेऊ मग?
पाच मिनिटं झा